हम्म बोल की.
काय करायलास.
काय नाही बसलोय बोल की का रे.
हो ना.
काय झालं?
जेवलास काय.
नाय अजून तू?
मी पण नाही .
कसली? हॅलो.
काय माहिती आपण
तुझा आवाज जरास ये ना झाला एवढा परफेक्ट.
हॅलो आता बघ.
हा आता यायला.
मी काय पार्टनरशिप मध्ये
हम्म चालते की घर त्याचा आउट प्लॅन काय आहे काय म्हणजे थोडा.
कस आहे माहिती आहे का तुला माहिती आहे की आमंच्या अगोदर एक रेस्टॉरनेट
हा बरोबर आहे हम्म. हॅलो.
तुझा आवाज येत नाय मला हॅलो.
हा बोल की बोल तुझा आत्ता आला हा.
गाईडलाईन घेतलं थोडं.
हा.
ह पप्पा म्हणले की चांगलं आहे पण तेच काय म्ह डेली बेस वर तुला तिथं थांबायला पाहिजे. किंवा तुझे जे सगळे जे सोर्स आहेत तुला पाहिजे व्यवस्थित.
अ कसा माहितीये काय जर आपण रेस्टॉरंट काढायचं म्हणलं
हम्म.
तर माझ्या डोक्यात आपण कुठल्या तर प्राईम लोकेशनला रेंटल जागा घ्यायची.
हा ते तर आहेत. रेंटल जसं की आपल्या
हा जस की आपल्या इथं आता कोल्हापूरात रंकाळा आहे ना
हम्म.
तिथं- तिथं आजूबाजूला सगळं अस खाण्याचीच आहे खाऊ गल्ली आहे ती. मग त्या आजूबाजूला रेस्टॉरंट घेतल्याना आपल्याला एडवांटेज लिहुणार कारण लोक क तिथे फिरायला पण येणार. आणि तसच फिरून झाल्यानंतर मग रेस्टॉरंटला जेवायला पण येतील आणि आपण जेवण प्लस. काही नाष्टा ठेवायलो.
ह स्नाक्स काय?
हा स्नॅक्स पण ठेवायच कोल्ड्रिंकच वेंडिंग मशीन पण ठेवायची. ते बरं पडते.
आता कार काावर आता मोस्टली कध सरत गाड आहेत त्यामुळे लोकांना बसायला स्पेसिफिक झालं. आणि कम्फर्टेबल किंवा लाईक फ्रेंड सोबत आले कोण किंवा फॅमिली
सगळी उभारून तेनच खातात.
चायनीज आहे चायनी किं का रेस्ट त्याच्या उ शकते.
तेच रे म्हणजे तिथं असं कॉम्पिटिशनला कोण नाही आपल्या हम्म. तेच रे आपण आपल्याला थोडा डव्हांटेज पणयेत
तरी इन्व्हेस्टमेंट मटर खूपडक इन्वस्टमेंट मागायला. रेंट किती तिथं प्राईम लोकेशन आहे म्हणजे लाईक समथिंग फिफ्टीन ट्वेटी थउडय.
नाही अ मला वाटले पन्नास साठ हजार असेल.
हा बघायला पाहिजे तिथं इ तिथे पण आहेत आपल्या
आपण जागेवर डिपेंड आहे रे आपण किती घेणार आहे.
जागा किती बघायला पाहिजे त्यानंतर कश सिटिंग अरेंजमेंटच बघाला पाहिजे. इथ कसं आहे त्यानंतरच थोडं आपल्याला आपण घेतलं तरी काय करायचं. एक ट्रेनरशिपचच घ्यायचं म्हणजे एक लँग टर्म लाच घ्यायचं ते आणि कॉन्ट्रॅक्ट सन कराय आ ते बर पडत. ते आपल्याला म्हणजे आपल्याला कसं रिनोवे्शन पण करताय ते आपल्यानुसार किरकोळमध्येध्ये असल तर
आता तू पण काय आता सी ए ची स्टडी कर तआहे त्यामुळे तुला काय अकाउंटिंग मध्ये देत जास्त नॉलेज आहे.
हम्म फायनान्स मधलं मला काही एवढं टेन्शन नाही फायनान्स मध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
हम्म.
मॅनेजमेंटध्ये काही होणार एवढं काय मोस्टली तर असं. त्यात काय असत की उद्याचा खर्च आजकाून राहात आणि उद्याचा बाजार अर नि आतक
हा.
स्थळमध्ये एवढे एवढे
कसा माहित आहे का य आप आपल्याला जरा स्टार्टिंगमध्येध्ये एक दोन एक वर्ष ममध्ये स्ट्रगल असणार एकदा आपल्याला त्यातलं का आलं ना कसं मॅनेज होते काय होते आपल्याला स्मूदली ते वर्क फ्लो होणार.
हा ते पण आहे सो
तस हाय.
बिझनेस करायचा म्हटलं की तुझा पूर्ण टाइम द्यायला लागतोय.
हो. ते मात्र हय आणि आपण घ्यायला गेलं काय आपल्याला ते व्यंक्याला पण घेऊ शकतो. ते वर्कलोड कमी करायला असल्या.
हा.
म्हणजे कसं कॅपिटल पण आपलं डिवाइड होतय.
आणि वर्कलोड पण कमी होतय. आणि आपल्याला आयडियाज आणि मिळतात त्याकडनं असं हाय तुज काय म्हणणं हाय? हॅलो हॅलो
हॅलो
तू तुझ काय म्हणणं?
तुझ पण हाय सोड बरोबर करू शकतोय आपण तस
हा तेच
बाकी काय नाही हा ते पण आहे. आणि मोस्टली काय माहित आहे तिथं
हम हम्म बोल की बोल
आणि आपल्याला बजेट फ्रेंडली जरा ठेवायला पाहिजे. कारण की जी रंकाळ्याला लोक येणार, टुरिस्ट येणार ते जरा मोस्टली बजेट फ्रेंड मधली जाय जायला बघणार.
आणि प्रमोशन साठी आपण इन्फ्लुएनस ला इन्फ्लुएन्सर असतात ना जी अ फूड इन्फ्लुएन्सर त्यांच्याकडे देऊ शकतोय.
हा ते तर आहेच सोड मार्केटिंग करू ते आपण ऍड कॅम्पेन रन करू शकतोय फेस आपलं
ऍड कॅम्पेनला जास्त पैसे देतात त्यापेक्षा आपण इन्फ्लुए्सर थ्रू बर पडतय.
काढू शकतोय रे साईड ला
हम्म तेच आणि आपण सेक्शन्स पण करू शकतोय म्हणजे व्हेज नॉन व्हेज
हा ते तर आहेच ते पण तिक ठेवायला बोत ठेवायलाच लागणार कारण की एक ठेवून चालणार नाही. माज एक एका फॅमिलीच व्हेज -नॉनव्हेज असत्यात आता लाईक मग आमच्या घरातली सगळी नॉन व्हेज खात्यात मी व्हेज खातोय.
तेच आहे माझं पण तसंच आहे. खरं कसं माहितीय का आपण काय करायचं व्हेज-नॉनव्हेज वाल्यांचं सेक्षणच अ डिवाइड करायचं आणि आपण जरा ओपन किचन टाईप ठेवायचं. म्हणजे कसं आहे माहित आहे कस्टमरना जरासं अ म्हणजे ट्रस्ट असतय ट्रस्ट राहतय हा.
हम्म हायजीन जरा तेना मेंटेन दिसत दिसायला पाहिजे लाईक आपण हे लाईक मॅकडॉनल्डस वगैरे मध्ये असते बघ ओपन किचन त्यांना दिसतय सगळं
हा हा तशा टाईप आणि एमबियनस जर असा अट्रॅक्टिव्ह करायचा जरा
हा.
किंवा जेनजी आता जेनजी लुक करायचा जरासा म्हणजे कस आहे माहित आहे कॅफे टाईप नसतोय काय असा हा कॅफे सारखा नसतोय काय थीम द्यायची तशी की म्हणजे अट्रॅक्ट अट्रॅक्ट करते ते लोकांना
ते तर आहे सोड असं एंगेजमेंट साठी काय तर ठेवायला पाहिजे आपल्याला लाईकस
हा. आणि आधी म. आधी म. गणे फेस्टिवल फेस्टिवल सेल ठेवायच्या कॉम्पोज ठेवायच्या वेगवेगळे. ते. करू शकते. आपण त्या शाळेत.
ते पण आहे आणि मार्जिन पण यात खूप आहे रे अस मार्जिनचा काही इश्यू नाही यात
प्रॉफिटचा काय सीन नाही हाय स्टार्टिंगला तुला ब्रेक इव्हन आहे. सीन कसा हाय माहीत आहे काय एक वर्ष एक वर्ष आपण ब्रेकनला राहिलो म्हणजे जरी आपला काय प्रॉफिट किंवा काय होत नसला तरी आपलं चालालंय टिकू शक एक वर्षा, पर्यंत एक वर्षानंतर. स्टार्टिंग स्टार्टिंगला ज आपल्याला होणार ते पैसे एवढं. महिनातर एक वर्षानंतर मला ब स पैसे जास्त फ्लो होतात. कारण तु स्टार्टिंगला खर्च येतंतर तर नंतर. नंतर खर्च कमी येत जाते. आणि प्रॉफिट वाढत जाते.
चेअर्स. टेबल्स लायटिंग वगैरे म्हणजे तुला जर एक चांगलं. प्रॉपर काय असलं. तर ते घेऊन. व्यवस्थित. एक आपण इन्व्हेस्टमेंट जास्त काढायला पाहिजे.
हम्म आणि एकदा समज. आपलं एक कुठलं. जर झालं चांगलं म्हणजे. एक चालायला लागलं रेॉर आपण आणि पण ब्रांचेस आपले उघडू शकते. तस सन करू शकते. खरं मेन फोक् कसले आपलं सध्या तरी दोन तीन वर्ष एकाच हच्याव ठेवायला पाहिजे.
हा
आपण. ओवररऑल. इम्पॅक्टाू शकत त्यानंतर आपण इन्फ्लुएन्रला आपल. पेज उघडू शकते.
होयय ते पण आहे. आपण ऑनलाईन मार्केटिंग वर जास्त लक्ष पण द्यायला पाहिजे. एक मार्केटिंग हेड पण ठेऊ शकतो. आपण
त्यच की आपले भरपूर आहेत. इन्फ्लुएन्सर व तिचेे
आणि आपले. चौ पण टेस्ट
हा. आणि जास्त करून लोकल, वाल्यांना जर असं हा लोकल मार्केटिंग जास्त करायचे. म्हणजे समज.
वर्ड ऑफ माथिंग अस व्हाय पाहिजे. थोड्यात.
हा जास्त करून लोकलवाल्यांना बोलायचं म्हणजे त्यांच्याकडं रिव्ह्यूज घ्यायचे.
हम्म
ज त्यांचे रिव्यूज यायला लागले. तसे कस्टमर बघत बघत असतात.
ते पण आपण. झोमॅटो स्विगीवर पण ऑनलाईन राहू शकते. त्याच्यावर थ्रू ऑर्डर्स घेऊ शकते. आपण भरपूर
ते पण एक अर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर आपणमार्ग ब्लिंकिट करू शकते.
त्या. आपण
हा. आपण बघ तुला सांगू. आपण. ऑनलाईनला ते करायलाच पाहिजे. कारण आता सध्या ऑनलाईनच सग कां आहे.
ते ते तर आहेच रे. आता लोकांना घरात बसून पाहिजे. मोस् त लोक कष्ट पण घेत नाही जास्त. आणि रेस्टॉरंटस वगैरे म्हणज भाग आलात.
एकदा लिंक इन म्हणजे त्यांच्यावर लिंकअप झालो. ना आपण एकदा झोमॅटो. त्यांना काहीतरी थोडा. कटव असते. त्यांचा कमिशन असते. मास क एकदा आपला हम् तसच नाही. आणि आपण असं. असं नाही की आपण भा आपण थोड्या जणांचे बघू शकतो. आपण त्यांच्या रेस्टॉरंट म जाऊन बघू शकतो. आपण म्हणजे ते कसा त्यांचा वर्क फ्लो असते. ज चांगले चांगले. ते सगळ्यांचा रेफर े आपण करू शकतो. त्यानंतर त्यांच्या एम्पलॉईला विचारू शकते. तुमचा वर्क फ्ल कस असते. काय म्हणजे. आपण थोडक्यात आपण थोडक्यात आपण प्लॅनिंग करायची जरा एक
हा. ते तर कराला लागणारचय.
पाच सहा महिन्यानंतर मग जरा बघायचा. कसां काय काय आपला. आउट आउटवक काळा पूर्ण. पलॅनचा
रीसर्च तर करायला लागणार जाय रे आपल्याला बरोबर
हम्म रिसर्च आणि डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय नाही होणार ते
आणि फूड बिझनेस मध्ये काय असतय माहिती हाय काय जास्त रिपीट कस्टमर खूप भरपूर असत्यात लायकचं उदाहरण एक शूज घेतलास तू शूज काय तुला दररोज घ्यायला लागत नाही तू दोन तीन महिन्यात एकदा घेणार आणि जाणार पण ती इथं काय नसते डेली कस्टमर तुझा बेस पण राहू शकतोय तुझा चांगला
तेच रे सीन कसा माहतीय काय आपण काय करायच माहितय काय चीप प्लस क्वालिटी ठेवायची म्हणजे प्रायझिंगला पॉकेट फ्रेंडली पाहिजे लोकांच्या म्हणजे लोकांना का नाही प्राईझ लई मॅटर करत्या ट्रिगर करत्या लोकांना
ते हायच रे आता तर आप पण तसच ठेवणार आहे नंतर जाऊन वाढवल तर चालतंय पण स्टार्टिंगला तुला कमीच करा पाहिजे
अरे एकदा असं समज हळूहळू जर आपले चांगली झाली ब्रँड व्हॅल्यू वाढायला लागली मग काही टेन्शन नाही रे हळूहळू रेट वाढले लोकांना काही एफेक्ट होत नाही कारण का त्यांना आपली चव अ जिभेला बसलेली असत्या त्यामुळे ते कस्टमर जायतच नाही आणि थोडे स्टँडर्डाइज पण क कस्टमर यायला लागतात जसं तू तुझी स्टँडर्ड वाढायशील
ह्यो सीन आहे तसच हाय हा मग
मग ते आपण तेच म्हणल बघूया म्हणल जरा आणि यात माझा खूप प्लॅन पण होता अगोदरपासून
हम् आणि थोडे तुमचे पप्पा पण शेफ आहेत पप्पाांकडनं पण थोडा सल्ला घेऊया तुमच्या जर असं कसं काय काय हाय तुमच्या पप्पांच्या पण ओळखी असणार आजूबाजूला त्यांच्याकडन पण जरा घेऊया आणि व्यंक्याला पण जरा ह्यो प्लॅन बद्दल आपण त्याला सांगुया
हां
कारण आपला वर्कलोड कमी होईल हम्म आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ला पण बर पडतंय हम्म तेच
तुला फोन करतो मी एक थोड्यावेळात ठीक आहे
ठीक आहे ठीक आहे चल चालतंय ठीक आहे हा हां बाय